हॅलो काय करालाय?
काय नाही बघा. तुम्ही काय करालाय?
काय नाही बसलोय. चहा तेन झाला?
होय झाला बघा आमचा, तुमचा?
होय आत्ताच कॉलेजमधन आलो चहा पिलोय आता नाश्ता करणार आहे जरा.
कसा गेला दिवस मग आज कॉलेज मधला?
होय छान गेला आज पहिलाच दिवस होता माझा कॉलेजचा. हम्म.
मग कॉलेजमध्ये गेल्यावर
छान वाटलं मैत्रिणी झाल्या नवीन. हम्म छान असं लई दिवसांनी कॉलेजमध्ये गेल्यामुळं लई भारी वाटलं आज.
मजा आली काय?
होय मज्जा आली बघा.
होय.
त्यात पाऊस एक होता आज कॉलेजला जाताना पण पाऊस होता. येताना पण पाऊस होता जरा भिजलो.
आमच्या इकड पण पाऊस होता बघा.
होय दिवसभर आहे का मग.
दिवसभर ये जा ये जा
हम् हम हम् हम म स्वै - काय नाही येऊन बसलोय आता एक थोडा वेळ झाल
हा
स्वयपाक वगैरे झाला का नाही मग
आत्ता करणार बघा
काय बनवायलाय
आता
हम्म
आता सध्या काही डोक्यात नाही पण बनवन्याल सांगणार आहे आता रेसिपी
काय बनवणार आहे मग रेसिपी
रेसिपी पालकभजी बनवणार आहे बग
पालकभजी कशी करताय तुम्ही पालकभजी
पालक चिरून घ्यायची
हा
स्वच्छ पाण्यात धून घ्यायचं
हा
आपलं डाळीचं पीठ भिजत घालायचं मग त्यात थोडा खायचा सोडा
हा
मीठ धनेपूड हिंग ओवा
हा
टाकायच मग त्यात पालक टाकायचा
हा
आणि जरा अस एक चमचा रवा टाकायचा म्हणजे कुरकुरीत होण्यासाठी
रवा टाकल्यावर कुरकुरीत होते काय
अ रवा किंवा तांदळाचं पीठ
गव्हाच गव्हाच टाकलं तर चालत नाही काय मग
गव्हाचं कसं टाकणार गव्हाचं टाकल्यानंतर एकदम मऊ होणार नाही मग धपाट झाल्यासारखं होणार
हा हा मग कुरकुरीत होते काय रवा नाही तर तांदळाचं पीठ घातल्यानंतर
ह ते पण म्हणजे रवा पण असं जास्ती घालायचं नाही एक चमचा दीड चमचाच घालायच
हा हा
आणि मग तेल गरम कराय ठेवायचं आणि मंद आच्यावर ठेवायच आणि भजी एक एक एक सोडायची त्याला
हा मासं खुशखुशीत होत्यात काय
च एक एक एक सॉस सोबत खाऊन घ्यायचं
खुसखुशीत होत्यात काय म्हणलं मग
एकदम खुस खुशीच होत्यात बघा आमची बहीण आल्यानंतर केले होते बघा मी
तुमची बहीण आल्यावर केलता होय
होय
मग आम्हाला कधी देताय
तुम्ही आल्यानंतर करूया की
आम्ही येऊ होय तुम्ही या की इकडं होय हा हा मुली हायत होय तुम्हाला
काय म्हनला
मुली किती आहेत म्हणलं तुम्हाला?
आम्हाला मुली दोन आहेत.
हा हा ह म्हणजे अजून शाळा शिकतात होय? हा मग त्यांना काय मग त्यांना काय रोज रोज वेगवेगळी रेसिपी बनवून देत असाल तुम्ही.
कधी तर रोज रोज नाही.
कधी तर व्हय.
हा आदनं मदनं कधी तर रोज रोज दिल्यानंतर त्यांनी म्हणतील नाही आम्हाला रोजच विन प पदार्थ पाहिजे डब्याला.
हा म्हणून कधी तरच बनवताय काय. ह काय बनवताय?
कधी पालक पराठे करून देते कधी पालक पुरी करून देते डब्याला.
पालक पराठ कसं करताय म?
आपलं पालक मिक्सरला लावून करायचं.
म्हणजे बेसनच घालताय का त्याज्यात पण? इकड ये.
आपल्या आवडी प्रमाण. पालक मिक्सरला बारीक करून घ्यायची पालक पुन आपलं लसूण, हिरवी मिरची, जिरं पालक मिक्सरला पेस्ट करून घ्यायची.
हा सगळे एकत्रच घालून मिक्स करायचं काय मग ते?
हा सगळं एकत्रच करून मिक्स करायचं. आणि नंतर मग आपलं गव्हाचं पीठ जरा डाळीचं पीठ, जरा ज्वारीचं पीठ तुम्हाला आवडी प्रमाण घालू वा टलं तर घालायच नसतर हाय असं गव्हाच्या पिठामध्ये आपण ती पेस्ट केलेली वतायची.
हा हा हा.
आणि मग चवी प्रमाणात मीठ तुम्हाला हळद घालू वाटलं तर हळद घालायचं. नाही तर नको असलं तर नको पुन्हा त्यात आपलं खायचं तीळ टाकायचं जरासं.
तेल
तीळतीळ.
तीळ होय पांढरं?
आ
पांढर तिळ काय म्हणलं?
पांढर तीळ.
हा हा हा.
आणि नंतर जरा तेल गरम करायचं.
हा
आणि त्या पिठात जरा वतायचं आणि घट्ट मळून घ्यायचं एक पाच मिनिट. पाच ते दहा मिनिट अभिजत ठेवायचं पीठ. आणि चपाती लाटल्यासारखं लाटायचं भाजून घायचं आणि धया सोबत खाल्लं तरी चालते.
हा हा मग तेल लावायचं काय बटर तेन लावलं तर चालतय?
आपल्या घरात आवेलेबल असल तर लावायचं टस नाही गेल तर हा असं तेल लावलं तरी चालतय. असं बटरच लावावा असं काही प्रश्न नाही.
हा हा मग तेलान पण असं छान लागतय काय?
आता बाहेर पाऊस पडालाय तुम्ही भजीची रेसिपी सांगितला पराठेची रेसिपी सांगितला आता तोंडाला पाणी सुटलय बघा आता करून असं खाऊ
यला सांगा की.
आता असं करून खाऊ वाटायलय.
मी असं तो तर करून दिले असते आता मी पण लांब आहे ना काय म्हणला.
हो ना असं वाटायला तुम्ही तर असता तर आता. मागितल असतो करून द्या मला मला खायचय बघा म्हणून.
होय आमची सिस्टर आल्यानंतर केल केलं होतं की पायल सिस्टर आल्यानंतर.
होय काय.
होय पालकभजी केलं होतं पालक पराठे केलं होत.
हुं तुम्ही काय जेवण वगैरे छानच बनवताय बाम.
होय काय.
होय मला कळाला असं म्हणजे. तुमच्या सिस्टरनच मला सांगितली होती कि मस्त. च करत्यात भजी, पराठे. परत तुम्ही इडल्या पण लई छान करताय म्हणून सांगत होती..
होय होय आम्ही इडल्या पण मस्तच बनवतोय बघा..
असं एकदम टम्म फुगत्यात म्हण तुमच्या एकदम खुसखुशीत हुत्यात.. .
होय.
म्हणजे सांगत हुत्या असं एकदम मऊ आणि एकदम असे खुसखुशीत असं. असं होत्यात आणि टेस्ट पण खूप छान होत्या सांगत होती ती मला.
तुम्ही या की मग सुट्टीला आल्यानंतर करूया आपण..
हा येतो की आल्यावर घाला करून मला.
आल्यावर घालणार की तुमची काय ती सिस्टर बारकी काय तिचं नाव ती.
आमच्या सिस्टरचं नाव भक्ती आहे हो..
ती भक्ती म्हणायची सिस्टर तर काय तुमची तिला ये- ये म्हणून थकलीत..
हा.
ती काय आलीच नाही.
येईल घ्या ती पण तिला करून घाला आल्यानंतर आता पालक. परत काय काय काय.
तिला पालक पालकच खाऊ घालून तिला अंघोळ घालणार आहे पालकची.
मी काय म्हणलोय माहिती काय तिला. पालकचं करून घालण्यापेक्षा कोथंबीरचं काहीतर असेल तर करून घाला.. तिला कोथंबीर खूपच आवडते..
. तिला कोथिंबीरची भाजी करून देणार आहे कि, सुक्की डाळ सुक्का डाळकांदा कोथिंबीरचा.
कोथंबीरचा डाळ कांदा.
हा आपल्या मसूर डाळ घालून. कोथिंबीर जास्ती घालून डाळकांदा मस्तच हुंतोय ना..
होय काय?.
होय नाहीतर निसती कोथिंबीरची भाजी केला तर पण एकदम खतरनाक होतय..
होय काय म्हणजे. मी काय अशी खाल्ली नाही सोडा पण तिला आवडते. खूप म्हणून म्हटलं तुम्हांला.
होय तिला खूप आवडते ना..
म्हणजे कोथंबीर म्हणजे तिचा जीव की प्राण आहे बघा..
होय.
सारखी नुसतं घरी पण अशीच करत्या अहो. मला कोथंबीरची भाजी पाहिजे, मला कोथंबीरचा पनीर टिक्का पाहिजे..
तुमच्या मम्मीना सांगायचं कोंथिबीरचा पनीर टी.
होय मम्मी ना आता कालच केलती बघा.. कोथिंबीरचं पनीर बनवलेली हुं. परत आपण पनीर कोफता वगैरे बनवतोय तसं तिला को. पनीर कोफ्ता आवडतोय.
तुमच्या मम्मीला सांगा कि मला पण आल्यानंतर पण आपलं कोथिंबीर कोपत्याची रेसिपी दाख सांग‌ म्हणून.
होय होय मी मम्मीला सांगते. मला माहि ती असती तर मी तुम्हाला सांगितलेच असते, पण मला माहिती नाही नाहीतर काय.
मग तुम्हांला कुट ली रेसिपी येत
आज इकडं. मला येतात तशा रेसिपी भरपूर येतात. पण तुम्हाला कशाची पाहिजे आता? तुम्ही चिकन वगैरे बनवताय काय नाही ओ?
हो मी बनवते की चिकन, मटण, अंडे, अंडागिरी पुन्हा आपलं हे काय आपलं बिर्याणी. व्हेज बिर्याणी, दम बिर्याणी अ
बिर्याणी पण येत्या होय तुम्हाला?
होय.
कधी तरी आल्यावर करून घाला बा आता अस महिनाभर येतो रोज एक क वेगवेगळया हे करून द्या मला आता.
होय करणार की.
खरंच की सांगालायसा खरं तोंडाला पाणी सुटालंय आता माझ्या.
आल्यानंतर करूया की.
होय करुया करुया घ्या.
तुम्हाला काही नवीन रेसिपी वगैरे येत नाही काय?
कुठ आहे सांगा म्हटलं? होय मला येत्या कि नवीन रेसिपी येत्या. परत म्हणजे वेगवेगळ्या रेसिपी आणि मी आता तेच शिकायला चाललोय ना हॉटेल मॅनेजमेंट करायलोय.
हो हो. अहो काय मग तुम्ही हॉटेल मॅनेजमेंट च शिकला तरी खूपच छान होईल बघा.
होय. चालतेय मग ठेवू काय? हा.